हलो,
हॅलो, हॅलो,
हॅलो,
हॅलो, हां येतोय, आवाज नाही येतय तुमचा.
आत्ता येतोय?
काय करताय?
हॅलो!
आवाज नाही का ओ तुमचा हां येतोय.
येतोय ना, काय म्हण? काय नाही बघा आ आता झो पून उटले आता जरा पोरं आलं चहा-पाणी तेन सगळच.
हा हा.
तुमचं काय चाललंय?
बाकी पाऊस वगैरे हाय काय तिकडे?
काय झालं?
पाऊस वगैरे आहे का?
पाऊस आहे की आज जरा कमी हाय.
हम्म हम्, कुठून आहे तुम्ही? गावाचं नाव?
कोल्हापूर.
ओके.
तुमचं?
नाशिक.
नाशिक.
हम्म जास्त करून कोल्हापूरचेच आहेत ह्यात खुप.
हां काय झालं?
कोल्हापूर शे आहे.
कोल्हापूरच्या खूपं महिला आहेत असं.
हा
हम्म.
मेनं तिकडचंच आहे काय? मेन तिकडचंच हाय काय नाशिकचं?
काय म्हणता?
मेन तिकडचंच हाय काय नाशिकचं?
हम्म‌. आवाज ब्रेक होतयं तुमचा, आवाजचं येत नाही.
मेन नाशिकचचं हाय काय?
हो हो, नाशिकमध्ये आहे ना दिंडोरी तिथले.
म्हणजे मेन माहेर-सासर तिकडचंच हाय काय?
हो इकडचंच. हम् हम्. कोल्हापूरला येतो की आम्ही म लक्ष्मीच्या दर्शनाला येतो ना.
वर्षातंन एकदा याय जमतंच नाही एवढं लामन.
चाल मग काय?
निवांत बसलाय काय असा वेळ मिळेल तस.
आच्छा. बाकी काय?
पावसामुळ आणि मुलांना कुठं बाहेर पडायचं जास्त होत नाही.
हा बरोबर. स्वयंपाकाला लागला असेल आता ना
अजून नाही. आता मुल शाळेतन आले की चहा पाणी करून मग तितन पुढ हे
हम् हम् मुल वगैरे मोठे असतील. हो झाला मी लागलीच नंतर कऱणार.
हम्म.
हम्म् आमच्याकड लवकर आठला जेवण होतात ना
तुमच आमच होतय लवकर.
ह
पण जेवनाचा पत्ता असतोय कुठे कोणाचा
हम् बरोबर.
त्यामुळे एक लवकर येते एक वेळान येतय
हम्म हम् ते पण आहे.
कपडे नाही आहेत बाळा तुमच आवरल चहा पाणी तेन
हो चहा पाणी झाल आता स्वयंपाक करते मी आज
हा तुम्हाला आहेत मुल तीन.
हो मुलगा, मुलगी आहे. तेचा पण अभ्यास घ्यायचा असतो ना मुलगा मुलगी
इथेच आहे काय?
नाही दोन मला. एक मुलगा मुलगी एक
हा हा हा
हम्
केवढी लहान लहानच आहेत. काय मोठी आहेत
हा एक थर्ड मध्ये आहे एक युकेजीत आहे.
हा म्हणजे लहान लहानच आहेत.
हम्म.
हो आणि तिकडे तुमच्या इकडे आज काय मेनू गुरुवारच तेन नॉनवेज तेन खाताय का नाही
कांद्याचीपाथ बनवत.
काय करताय?
कांद्याचीपात.
कांद्याचीपाथ लवकर भाजीला
हम्म
लवकर जेवण कराय लागलाय.
हो लवकर जेवतो आमच्याकडे
होय
हम्म
तरी किती वाजता जेवताय?
आठ वाजता जेवतात आमच्याकडे.
अरे बापरे खूप लवकर जेवताय. नॉनव्हेज तेन खाताय की नाही?
हो मग, सर्वच खात्यात आमच्यात फिश, झिंगा वगैरे सगळंच खातात.
कायं झालं?
फिश, झिंगा वगैरे सगळंच खातात असं.
हा सगळ्याच चालते मग. तरी सगळच खाताय. नाही तर एकेकाना ते झिंगा तेन हे म्हणलं की नको वाटते.
खातात करतोय. आमच्यात पण सगळें खातात आमच्यात. तर आठवड्यातन तीनदा असतयं. काकी. नॉनव्हेज भरपूर आवडते सगळ्यांना आमच्यात. सगळे असते झिंगे, मासे. बोल मग. हॅलो!
हा म्हटलं तु
हॅलो! हा आवज, आमच्यात पण असते सगळं. मासे, झिंगे असतात. खेकडे करतात आता के पावसात तर खेकडे जास्त.
अ हा, आणि ते खेकडी पण आमच्याकडे पण करतात ना.
होय आता पावसाळ्यात तर भरपूर पोराना चांगलं.
आम्ही ते आषाढात आषाढ महिन्यात असतो बघा ना ते नैवेद्य वगैरे दाखवतो देवीला गोडपुऱ्या वगैरे करतात.
हा हा हा.
हम्म.
ते हेजा वेळी भरपूर असते आता परवा तर वारीला तेन इकडं कोल्हापूरात छान केलेलं. रिंगण हे ते ना आषाढी, एकादशीला.
हा.
तुमच्या इकडं असतयं क नी?
हो मग रिंगण वगैरे नसत आमच्याकडे. पण मग असत. हा. वारी असते उपवास वगैरे धरतात आमच्याकडे.
तिकड नाशिकला कधी आलेल नाहीय त्यामुळ.
यायचं ना इकडे खूप बघण्यासारखं आहे त्रंबकला, आपलं ज्योतिर्लिंग आहे.
व्हयं काय?
अ स्वामी समर्थ महाराजांच मठ आहे.
हो.
हम्म. भरपूर नाशिक मध्ये तर बघण्यासारखा आहे नवशा गणपती वगैरे.
होय कायं? हे पण आहे का तिकडं?
हम्म.
हॅलो! एवढ भरपूर आहे बघायला तिकड पण कधी येनच झालेलं नाहीय.
हम्म. रामानी स्वतः इथे वास राहिलेली होती ना इथे तपोव ह्याच्यात गंगेवर ती हम्म काम स्वतः राहिले होती ना नाशिक मध्ये म त्यांच सर्व आ
होय काय काय एवढं म्हणजे असं ऐ कुन माहितीय पण तिथं कधी आलेलं नाही त्यामुळ माहीत नाही एवढं. मग तुम्ही जॉब करताय की घरीच असताय? जॉब करताय का घरीच असताय?
आम्ही घरूनच करते मोबाईल मधुनच लॅप टॉप वरती करते हम्म.
नाही आम्ही कधी आलेलो नाहीये तिकडं आमच्या सारखं कोकणात चालेल असतय.
म्हणजे कोकणात काय आहे बघाय बघायला तिकडे?
पोर असल्यामुळे इकड तिकड कुठं जास्त बीचवरच की. लहान आहेत त्यामुळ लांबचा जास्त प्रवास पोरांना घेऊन नाही.
पणली आहेत म्हणजे.
नाही नाही अगोदर जॉईंट फॅमिलीच होतो आता मुलीच तर अ तिला गावात इकड शाळेत घातलंय ना मग इकडं गावात शिफ्ट झालोय.
हम्म हम्म हम्म तुमच्या कोल्हापूरचे ते कोणतं कॉलेज आहे ते फेमस आहे ना?
कॉलेज नाय शाळेलाय. आन दोघ लहान आहेत आता बाळय. आता बाळ सहा महिन्याचय, अन मुलगी आता सिनियर के जी ला. होय. त्यामुळ स्कूलचेच घाल. काय नाही मग निवांत. आज मेनू आता काय आता सकाळची थोडी भाजी आहे आता संध्याकाळी कायतरी मुगाची भाजी नाहीतर कायतरी करायचं.
तुमचे मिस्टर जॉब करतात का?
जॉब हो पार्लरच करते मी होम सर्व्हिस देत होते. मग आता बाळा मुळे स्टॉप झाले.
अच्छा. हे मुलं छोटे असले का मग असच होत ना.
होय त्यामुळ कुठ हालायला येत नाही काय नाही. मग आणि पूर्ण वरच पण अजून खाय न खायला ते न चालू केलेलं नाही ना. त्यामुळे आन जास.
बरोबर बरोबर.
जरा वरचं खायला चालू केलंत की सोडून जायला चालतय.
हम्म.
तुमच मग बुसिनेस करत आहे काय जॉबत, हॅलो
ना नामचे पण आहे जॉइंट फॅमिलीच आहे.
हा हां. अभ्यास तण पोरांच मग, शाळा तर संध्याकाळी सुटते काय लवकर सुटत्या.
फॅमिली आहे, प्लस काम पण असतं
जॉईंट फॅमिली हे.. म तेमुळ काम भरपूर ऽ असतय, वाटतय खर जॉईनट फॅमिलीऽ ता डबल वॅप होतय.
हम्म्म. थकायला होतऽ
होय सकाळ सगळ आवर. जॉईनऽ फॅमिली म्हणलावर होतयच थोड.
हम्म, तुमच काय आराम होत असेल, नंतर आवरल्यावरती.
चालतय चालतय.
चालेल मग आपण करून अस रात्री पण बोलूयात, माझे पण कॉल बाकी आहे ना काही अजून.
चालतय चालतय मग मी थोड्या वेळाण करू का आत्ता लगेच करू रिटर्न कॉल.?
नाही आता मी स्वयंपाक करते ना, मग आपण रात्री बोलू ना.
हो हो, चालेल.
चालेल मग ते आवाज वगैरे पण येतो ना मध्ये मुलांचा.
हो हो हो चालतय, मग मी एक नऊ साडेनऊ वाजता कॉल केलातर चालेल ना.
चालेल, हो हो.
चालतय मग मी करायच्या अगोदर कॉल करते.
हो हो चालेल.
चालतेय चालतय थँक्यू.